हा मिंट झाली ना म्हणून मी कट केला आता सांग.
म्हंटलं ती क्लास वर एक मुलगा होता खूपच गरीब होता ग परिस्थितीत. आणि हुशार होता मात्र कष्टाळू होता तर त्याची चार, व एक ह रुप फी नाही घेतली आणि
ह.
असं म्हणजे म्हणायचं मॅडम कामं सांगा त्याचेे आई वडील पण यायचे काही पण काम सांगा. तरी ती नव्हती सांगत पण तरी तो स्वतःहून अस पाणी भरणं तेव्हा तिच्याकडे पाईपलाईन वगैरे नव्हती ना त्या हापसा माहितीये का त्या हापसावर पाणी भरायला जाय लागायच राहू म्हणजे आमच्या दाजींना जरी पगार नव्हता तरी त्यांना शाळेवर जायला लागायचं.
स
मग ते शाळेवर गेले मुलगा लहान असल्यामुळे मग तो मुलगा काम करायचा. दळन अनुन देणे. त्याला कधी सांभाळायचं पाणी भरून द्यायचं हापसा हापसून
अच्छा
सीईटी त्याला मार्क पडले त्याचा नंबर लागला इंजिनिअरिंगला मुंबई ताई शिकला बाई एवढ चांगलं पॅकेज लागल ना आणि त प्रत्येक फेरीला अजून पण आला ना की पहिले हिच्या पाया पडायला येतो.
ह
त्याचे आई वडील पण हा आणि ती पण. ली म्हणजे एकदम छान झाल त्या मुलाच हा मग म्हण ब अस म्हणज अस काही वाटत पण नाहीना त्यांनी पण जानिव ठेवली तो येतो प्रत्येक वेळेस येतो तिला भेटायला. आता चांगला मुंबईलाच लागलाय बाई जॉबला ठाण्याला.
हो ना किंमत असते त्यांना. गरीबंदना गरीब लोकांना
आणि दुसरा तर एक तो त्याच्या मा म्हणजे हिचं गाव ते त्याच्या त्या मुलाच्या मामाचं गाव होतं. काही क्लास नाही काही नाही हिच्याकडे साधे क्लास भाई तो तर कलेक्टरच झाला ना.
ह
त्या एक्झाम देऊन सईटीच्या. कॉपिटेटिव्ह एम पी एसी यु पी एस सीच्या
ब तिची मेहनत आणि त्या मुलांनी पण
हा मग काही काही तसे असतात ग आणि काही काही नुसते टंगळ, मंगळ.
हो.
अ हिचे नियम पण जाम माग एवढू एवढू श दिसते क्लासमध्ये अकरावी बारावीच्या विद्यार्थी किती उंच उंच गावात. कडचे आणि ही बेदम मारायची त्यांना काठीनी हो काठी नी तर घाब घाबरायचे सगळे सगळे विद्यार्थी हिला घाबरायचे. ती म्हणायची चांगली काडी काढून ठेवायची. त्या मी सपासप द्यायची आणि स्ट्रिक्ट पण अशी आधी मुलींना सोडायचं मुलांना. तोपर्यंत क्लासमध्येच बसवायचं.
अर
आ आणि क्लासच्या बाहेर गप्पा मारताना दिसले की लगेच आईवडिलांना बोलून घेयच डमतथथद़
हो का
क लगे सांगायचं आणि मग दहा ते पंधरा मिनिटांनी मुलांना
मूर्ती लहान आणि कीर्ती महान क प्रकार झाला
तसाच प्रकार झाला हिचा
आणि आता पण म्हटलं बाई चांगलंच धेटपणा केलाय हथ जाऊन म्हटले केले पण चाल यायला पण लागले सात आठ विद्यार्थी झाले घरात बसूनच
बरोबर
अकरावी बारावीचे पण भेटले एक एक
हो का
हम्म
तिला पण आवड आहे त्या सगळं
तिला टीचिंग जे आवडते अशी शांत नाही आणि शिवाय त्याच्यासोबत अभ्यास स्टार्ट केलाय बाई तलाठीच्या परीक्षेचे
हो
मग पुस्तक आणले तेवढे मोठे रोज सकाळी उठून पहिला स्वतः आता दोन तास अभ्यास करते आणि आता हे क्लासेस तर चालूच केले आहेत आता त्याला ठ्याची परीक्षा द्यायची आहे तिला
हा ना
कारण अजून वया.
हा पहिल्यापासून आठ दिवस होते असे चटके लागत होते.
मग जिद्दी अगं ना ऍक्टिव पेक्षा जिद्दी जाम नवीला नापात झाला. त्या जे पाटीलील सरांनी म हो न नववीला नापात झालती आणि माझी बारकी बहील आणि ती एकाच मग हसायला लागले सगळे सख्या बहिणी सोबत कशा
अच्छा
जी गेली पप्पा आली घरी करत मी शाळेत जाणार नाही माझा सतरा नंबरचा फॉर्म भरा पप्पा म्हणायचे काय नाही सतरा नंबर विचरा नंबर ती स्वतः गेली आणि त्या अतरा नंबरचा फॉर्म भरला बाई आणि त्या क्लास लावले तिला क्लास लावले तिने तिनी पोरी शाळेत जायच्या ना ती शाळा सुटून घरी आल्या की त्यांच्या घरी जाय शाळेच्या वह्या मागून आणायची त्या वह्यांमधलं पण रोज उतरवायची क्लास मधलं रोज उतरवायची असं करून त्यांनी दहावी काढून इंग्लिश मिीडियम ला अकरावी बारावीला ऍडमिशन घेतलं. सगळ्यांनी तर ती कामालाच केली की तूक दहा अकरा नंबरचा फॉर्म भरून पास पण झालीस आणि शिवाय म्हणत हो नको घेऊन तच घ्यायच म्हंटली इंग्लिश मिीडियमलाच घ्यायचं.
हम हम हम
आणि म ते घेतलं पास होऊन दाखवलं बीएससी झाली बीएड केलं डबल बी एस सी झाली तिची
टायलेंट आहे. अे किती शांत दिसते ना आणि किती शांत
अगो विचार ऐकल्यावर बघशील आपली पण मला तर माझी तर मेच्युरिटी काय
आआआ
हो तिच नाही असत बाई मोठ्या
हो
बोलण बेल एकदम असं समजलं बेल पोरा नाही काय आमच्या घरात पोरं एक एवढे सगळे सगळे तिला टरकतात ती कामालाच असं लावतील लेकरांना
हा श्याम साधी व्हायग तशी असली.
हग पोर ह्या वेळेस ती मावशी येणार आहे का कशाला आली विचार
ह भावाची मुलं घाबरतात का तिला अच्छा बर बर छान वाटते ऐकून. तुला कोणीच नाही घाबरत हहहहह ह भावाजी घाबरत असतील तुला बाकी जाऊ दे. हहहह नाही.
अह
ना तू सांगत ना आमला ते घबरणार
निच का आबरते त्यांना मग
हम् त्यांना बोल घाबरायचं कशाला त्या लोकांना बोलायला टाईम हो का संबंध कुठे येतो घाबरायला हा अजून किती वर्ष घाबरतेस
काय माहितीय आता काय शेवट पर्यंत घाबरूनच राहायचं
काय नाही ते काय बोलतच नसतील त्यांना काही नसत
त्यांचं कसं असतं त्यांना काही विचारायचं नाही गाडी बिघडती कुठ चाललात काय तसलं बंधन नको बाकी काय म्हणतील ते करतील
जाऊ एवढंच नाहीचत
हम्मम
बाकीच सगळंच फ्रिडम आहे
बाकीच काय फ्रीडमच ते सगळं आपल्याला
ते म्हणणार तुला माला नाही शिकवायचं आपलं आपलं बघायचं फक्त काय पाहिजे ते मागायचं
असत काही काहि चा ईगो हर्ट होतो ना
हम्म
हम्
मग स्वयंपाक वगैरे झाला काय करायचंय
तूझा फोन ठेवला ना की करते सुरुवात माझं काय माहिती आज मनच नाही लागलं ते घरात ना फोन वर ना कुठे हो गरमी पर ह नि
मगाशी मला फोन केलती ती बोलत होती किंवा त्या आधीच घरचे असले ना की बोला अस नाही वाटत आणि ति जे मिस्टर तिला खुनवत होते अगतुला काही सुचत नसल तर माझ्या विषयी बोल माझ्या विषय म समोर बसतो तुझ्या माझ्या विषयी ब काही बोलायचं ते
नाॉनस््टॉप मगत का नाही तस पाहिजे होत ह्यांच्यावर एकदा विषय मग बघायलाच नको बायकां फोनच बंद नाही होणार माझ तू पहिलं ऐक नंतर मी तुझा ऐक ते अग थांब
अगं ती सांगत होती तिला तर मागचे पन्नास ट्रान्सक्रिपश्न चे कॉल कसे आले माहिती का सगळे पिक्च तेचे गाणी
हो लाल बांगडी काय ती सांगत होती बर मला तर मी बिर्याणी शिकले बाबा हे फोन ले हो इ ब रेसिपी ती नॉनस्ॉप एवढी मोठी रेसिपी म्हटल खाण्याची इच्छाच गेली आता तीन दिवस मी ते ऐकत होते बघ आता म्हणजे केवढी मोठी तिची रयची की अगदी स्लो मोोशन मध्ये बाप रे पहिलं तुम्ही कडाई घ्या एक सेकड थांबणार मग हो मजात तेल टा अग पटकन बोल पुढे काय शपथ टायपिंग करताना मला हसायला आलं खूप आपले मिेनट झाले की मी कट करे ना
हा हा चालेल ना
तेच ना आणि धन्यवाद मॅडम मला टाईम दिला
थँक यू